हॅलो हा, बोला. काय करताय?
काही नाही आता दुपारच्या वेळेत. हो माझा जरा प्रॉब्लेमच आहे रेंजचा की काय काय माहिती त्या होय आवाज कमीच हे.
हं असं आहे का? हो, का? मला मला फुल करावा लागेल आवाज.
हो आवाज फुल करा तुमचा.
बोला काय म्हणताय?
काय नाही, सध्या काय चालू आहे तुमच्याकडे?
हा पाऊस काहीच नाही. कुठेच पाऊस नाही.
मान्सून परतला आहे. हम्म.
आपल्याच वागणूक मुळे
हो आपलाच
ते कसं झाड वगैरे सगळी कापून टाकली. काही म्हणजे राहिलं नाही आधी सारखं.
हो.
त्यामुळे मग आपल्याना त्रास होतोय ना त्याचा. शहरात लोक जास्त झाडं कापायला लागलीय तर गावाकडचे लोक झाडं लावताय
हो.
हो आणि त्यामुळे इथे कसं डेव्हलपमेंट वगैरे होतं शहराकडे मग त्यामुळे तर त्यांना कापावी लागतात ते ऍडजेस्ट नाही करत की झाड असू द्या तेवढी जागा सोडून आम्ही घर बांधू. असा पण विषय झालाय ना. हम्म आणित हो. सगळा स्वयंपाक वगैरे झाला का आज.
खुश झाला ना.
तेच म्हटलं एक महिला तर काय नाही करू शकत सगळं सांभाळते ती घर ऑफिस असेल, बाहेरचे काम असतील सगळं सांभाळू शकते हो की नाही? हम्म. काय म्हणतात तुम्ही या विचारावर, जरा म्हणजे एखादी महिला देश पण सांभाळू शकते का बरं?
हो नक्कीच सांभाळू शकते ना, का नाही?
हो, आणि सांभाळतेच आहे म्हणजे कसं आता हम्मह बोला.
ज्याप्रमाणे महिला एक तीस जणांचं कुटुंब ती सांभाळू शकते
हम् हम् हम्
ती देश का सांभाळू शकत नाही म्हणजे देश-देश म्हणजे आपला एक वसुदैव कुटुंबकम‌ आहे
हम् हम् ह
भारत हा लोकशाही देश आहे
हम्म
एकत्रित नांदतो वेग-वेविध भाषा जाती परंपरा इत साजरा केला जातो
हम्म हम् हम्म
ती महिला एक महिला घरामध्ये विविध प्रकारचे स्वभाव असणारे व्यक्ती हाताळू शकते तर देश का हाताळू शकणार नाही
हो उदाहरण आहे ना आपल्याकडे द्रौपदी मुर्मू तर आपली राष्ट्रप पती आहेत हमम् आणखी एअर फोर्स मध्ये आर्मी मध्ये सगळी कडे महिला आहेत
हो प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांनी आपलं स्थान उंचावलं आहे
हो अगदी आणि ते कस अ-अं धी विचार म्हणजे लोकांची विचारधारणा होती की एक स्त्री काय करू शकेल तिच्या फक्त चूल आणि मूल हेच तिच्यासाठी महत्त्वाचं आहे
हो खूप सारे निर्बंध लादले जात होते तिच्यावर तिला आर्थिक स्वातंत्र्य दिलं जात नव्हत शिक्षणिक णिक विकास होत नव्हता सामाजिक समानता नव्हती जशी अ राजकीय सहभाग कमी होता पण आजची जी महिला आहे क्षेत्रामध्ये आहे
हो
आज जर त्यांना रोजगाराच्या संधी बघितल्या तर प्र्य प्रत्येक क्षेत्रामध्ये समानतेने रोजगाराच्या संधी आहेत
हो हो आणि ते कस ह्या म्हणजे घरातलं वातावरण असताना तसच मग महिलांना वाटत की. की बुआ आम्ही करू शकू की नाही कुठल्याही फील्ड मध्ये असेल पण तिच्यात जर जिद्द असेल करायचंच अय कोणीही मला काही बोललं तरी मी हे करेलच. तर ती नक्की करते पण घरातच आधी सुरुवात घरापासूनच होते ना म तिला जर घरी-घरात दाबलं गेलं तर मग ती पुढे जायला पण घाबरते.
तिथे तिचा आत्मविश्वास कमी केला का अ.. बरोबर आहे म्हणलं स्त्री सबलीकरण होतच नाही ना आज ते आजचं जे शासन आहे किंवा सरकार आहे ते पण महिलांच्या पाठीशी भक्कम उभं आहे. महिलांसाठी खूप काही करत आहे जसे बचत गट आहे. बचत गटांच्या असंख्य योजना आहे. ज्यामध्ये एक स्री स्वावलंबी होऊन इतर कुटुंबांनाही स्वावलंबी करत आहे. जश आता त्यांनी लाडकी बहीण योजना नवं उज्जवला योजना आणलं या विविध योजना या महिलांसाठीच आहेत ना,
हो आणि या योजनाचा लाभ घेत आहेत महिला मेन म्हणजे आणि इतर उज्वला योजनामध्ये त्यांना गॅस सिलेंडर भेटतय मग एक आर्थिक मदत त्यांना होऊन जाते ना.
हो हो तेच ना त्यात आपण आर्थिक सक्षमी
हो आणि आता आपण नवीन आलेलं आहे तीन लाखाची मदत त्यांना द्यायची म्हणजे तीन लाखा लोन वगैरे काढून त्यांचा जो उद्योग आहे तो उभारायचा मग त्या उभारल्यानंतर मग ते त्यांच्या कडनं अं रिटर्न घेइ-घेतात ते झीरो पर्सेंट व्याजनी म्हणजे खूप छान च ते एका महिलेला खूप मदत होऊन जाते त्या
हो हो खूप स सुंदर योजना, ना नाहीती कथम हे
जरी तीन महिने झाले असतील तेव्हा खाजगी फाउंडेशन होतं त्यांच्या वतीने एक योजना आणण्यात आली होती.
हम्म हम्
त्यामध्ये होत फूड कार्ट अ योजना होती फूड कार्ट गाडी असते ना रिक्षा सारखी गाडी ती अडीच लाख लाखाची गाडी ते महिलांना कमी व्याजदार म्हणजे व्याजदर नसता कमी व्याजदरातच घेऊन देत होते. त्यामध्ये स्टॉल प्लस कार्ट असणार. आता येत्या कुंभमेळ्यामध्ये येता कुंभमेळ्यामध्ये, त तिथे स्वतःच कुकिंग चालू करू शकतो त्या एनी टाईप ऑफ खाद्यपदार्थ काही म्हणा हे ज्युसेस असतात ते सुरू करू शकत होत्या, आणि प्लस त्यांच्या म कडनं पण त्या संस्थेकडनं त्यांचं स्वतःच प्रिमिक्स असणार होतं वेगवेगळ्या पदार्थांचं
अच्छा हा
त्या प्रीमिक्स पासुन ते पदार्थ बनून त्या
अरे वा खूपच छान ना मग हे तर, अगदी छान म्हणजे तेच कसं त्यांच्यासाठी, हम् हम् बला बल बोला ना,
त्या स्वतः पदार्थ बनून विकू शकत होत्या किंवा त्यांना निर्बंध तुम्ही आमचच प्रीमिक्स घ्या किंवा स्वतःचा पदार्थ बनून विकू शकत होत्या.
ह
ते तेवढा स्वातंत्र्य होत.
हम्, हम्, हम अगदी छान, हो अगदी छान.
प्लस शासनाकडनं त्यांना एक जागा निश्चित केली जाणार होती. त्या जागेवरती ते स्वतःचा तो फूड कार्टचा स्टॉल लावू शकत होत्या. जे, जे, की तिथे त्यांना कुठलाही कर आकारला जाणार नाही.
हम्, म्हणजे त्यांच्यासाठी एक रोजगार पण उ पण होईल आणि तर त्यांना पुढे जाऊन भविष्यात ते पण, कार्ड पण म्हणजे त्यांना, म्हणजे पुढे व्यवसाय हा व्यव व्यवसाय करायसाठी चांगली होईल. चांगल अगदी चांगल म्हणजे, अशी योजना यायला पाहिजे. आणि मेन म्हणजे महिलांसाठी यायला पाहिजे. आता पुरुषांनी नाही पण कस, पुरुष पण बाहेर करतात. मग महिला घरी बसून पण मग त्यांना काही काहीना कंटाळा येतो, मग त्यापेक्षा काही ना काही म उद्योग केलेला चांगला असतो. आता काही काही महिला तर घरूनच व्यवसाय चालू करतायत. जस, डबेवाले झाले. आणखीन मग ते झोमॅटोला वगैरे अशा स्वयंपाक वगैरे करून तेे दे
हो ती कल्पना सुंदर आहे, क्लाउड किचनची. हा पिकअप अँड ड्रॉप सर्व्हिस असते, त्या साठी.
हो आणि आमचच बघा. आम्ही तर घरी ज्वेलरी मेकिंग वगैरे करतो, मग ज्वेलरी मेकिंग करून मग जे, होलसेलर घेणार आहेत त्यांना देतो. किंवा रिटेल लर त्यांना देतो. मग ते भरपूर प्रका मग आम्हाला त्याचा अ ऑर्डर वगैरे देतात. मग आम्ही तसं प त्या प्रग प्र
ऑर्डर प्रमाणे बनवून देतात. अच्छा, हो, हो, हो. कुठल्या, कुठल्या प्रकारची ज्वेलरी असते?
हा आमच्याकडे ना, मेन म्हणजे आता ते मोती येतात ना, मोती मध्येच असते. स्पेश ली, मोतीतीच असते आणि त्यात इतर कानातले असतात, गळ्यात असत, चाळ असतात. आणखीन मग, ब्रेसलेट वगैरे असतात. असं बनवून मग आणखीन त्यांना द्यायचं. जॉब पण होतो प्लस, आणि प्लस आपलं हे वर्क पण होत.
हो हो साइड बिसनेस म्हणतो आपण आणि आजची परिस्थिती अशी एक असे एकाला एक जोड असणं गरजेचंय. एका आर्थिक उत्पन्नावर अवलंबून राहणं
अ हो आणि ते म्हटलं ना, तर इथे गावाकडे जॉब वगैरे करणं म्हणजे पगार फक्त तुम्हा ला बारा तेरा हजार भेटतील. आणि तुम्ही बाहेर गेले तुम्हाला पैसे भेटतील प्रगार तुम्हाला भेटेल जस मुंब बॉम्बे साईड ला गेलं, तर बॉम्बेला आहे अ समजा तेथे तीस- पस्तीस हजार जरी भेटले, तर मग तिथे वीस हजार तुमचं रुम रेंटलाच जा तय, मग तुम्हाला ते पण पुरवडत नाही ना
नाही.
अस म्हणून मग इथेच, डबल इन्कम करून घ्यायची. गावाकडेच, हम् मग काय काही लोकांच पण कस असत, ते तर मोठ्या पोज पोझिशनवर असतात, एक लाख रुपये जो महिना कमवतोय, त्या लोकांना तिथे पुरवडेल राहणं. पण आपल्यासारख्या लोकांना नाही पुरवळणार ना असं
सामान्य लोकांना नाही परवडत. ज्यांचा अन्युअल इन्कम चांगला असतो
थाउजंडमध्ये, ते काही कॅपेबल असतात. इतर ही लाईफस्टाईल जगण्यासाठी.
हो आणि आ ते कस, आता आपल्या इथे तर, काही गोष्टी आहेत ज्याची कमतरता आहे पण आपण त्या गोष्टींना मागे टाकून, जी आहे त्याच्यात मग आपण समाधानी आहोत. मग तिकडे गेलं का मग, तिथे पण आपलं राहण्याची सो होय खाण्याची सोय आणखी येण जाणं सगळीकडे पैसाच लागतो ना ह
हो आपण ह्युमन बिंग म्हटलं की आलंच की
पण एवढं आहे की महिला सक्षम झाल्या आहेत म्हणजे स्वतःच्या पायावर हुभ्या आहेत
हो स्वतःच्या पायावर हुभ्या आहे आणि समाजाला पण हुभ करताय
हो आणि काही लोक आहेत गावात कळे कि बावा त्या मुलींना अजून सुद्धा त्याच जण नजरेने बघतात
ते स्वातंत्र्य दिलं जात नाही हो स्वातंत्र्य दिलं जात नाही
हम् पण मग ते कसं आता द्यायला पाहिजे् प्र प्रत्येकाने विचार केला पाहिजे आपण असलो नसलो काही आपला भरोसा नाहीे आजकाल पण मग आपले मुलं जे आपल्या मागे राहतील ते उपाशी तर नाही मरणार ना अ प्रत्येकाकडे तर प्रॉपर्टी नसते असा पण विषय
चालेल तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं धन्यवाद